हॅलो
हां बोल की कसें आहेसं
मस्तं
हम्मं
आपणं नां शाळेलां कॉलेजलां जायचं ते दिवसं किती छांन होते नांगं
म्हणजे असत असतील पण माझे एवढे काही खास नव्हते म्हणे असंच होत नॉर्मली हा म्हणजे यायची मजा पण मला असं जास्त कोंदट लागतच असं मी असं मैत्रिणी जास्त खुलूनच नसायचे
ऍक्च्युली खरं सांगय तू तू शहरात होतीस बरोबर पहिल्यापासून तो शहरात आहे आणि शहरात लोकसंख्या जास्त त्यामुळे शाळेत गर्दी पण जास्त असते त्यामुच शा हा त्यामुळें ना ज्यांचा कॉन्फिडन्स ठीक आहे तेच शाळेत सर्वाइव करू शकतात त्या एजमध्ये ज्यांच जरा तरी लोअवर म्हणजे कॉन्फिडन्स कमी असेल ना तर ते नाही सर्वाइव्ह करू शकत त्या शाळेंमध्ये
हम् त्यात माझी जशी त्या काळली माझ्या ज अशी हायफाय टाईपचीच शाळा होती म्हणजे त्या काळ ज कक्ष करत तगने त्याका जे टॉपचे टॉपचे टाईपचच होतं ते त्यामु ना माझ पर्सनॅलिटी खुलूनच आली नाही मला ते माझ हक्काचं बगीचाच मिळाला ना जेथ मी बागडावी त्यामुळे ते जर असं अ मन मारल्यासारखं झाले पंजावा मे अकराव बाराव्यालाथे थोडं थोडं मला कळाय लागलं की काय नलं काय ण जेव्हा मी डिप्लोमा केला तेव्हा मी कोण आहे मी कशी आहे मला काय आवडत काय नको हे कय लागलं डिग्रीला ते कसं जपायचं ते कळा लागलं
बरोबर
म्हणजे आपलेली मे आणि आता ते कसं सुधरायचं ते कळा लाग
फेरत फेरत आणि एकदम छान फिरत तुझ्याप का
ह
आणि तुला सांगू मी चौथी पर्यंत जिल्हा परिषदला शिकले आमच्या गावी हा म्हणजे पप्पांच इथ लहानपण गेलंत
हम्म
चौथीपर्यंत तर मी जिल्हा परिषदला शिकली त्यामुळे मला अगदी बेसिक माती वाळू चिंचेच्या झाडाखाली खेळणं वगैरे सगळं माहिती आहे इव्हन अ शाळा ते घरमध्ये जवळजवळ दीड दोन किलोमीटरच अंतर होता ते तेवढं चालत जाणं चालत ये ना शाळा सुटल्यानंतर थकलं बिकलं काहीच माहित नव्हतं त्यावेळी या केवढं लाब चा आलत जायचं का वगैरे असं काहीच माहित नव्हतं
हम
तर इतकी मजा यायची ना आणि. आम्ही कसं आता माझ्या घरातन निघलो आणि गावाकडे जायला नि चालत चालो ना पुढं.
हा.
चार घर सोडून दुसऱ्या बहिणीचं घर किंवा दुसऱ्या मैत्रणीचं घर मग तिला हाक मारायं रस्तवर. हे चल ग एवढा वेळ झालाय. उशीर होत शाळेत जायला मग तोपर्यंत ती पळत पळत यायची आणि चार पाच घर गेले की. तिसऱ्या मैत्रिणीला हाक आणि घरांमध्ये बराच अंतर त्यामुळे एक घर झालं की. तिकडं तिकडं भरपूर शेती त्याच्यानंतर दुसरं घर
मला तुला एक. प्रश्नच विचारायचा म्हणजे आता बघकी तू राहिल्यास पण अशा जागे जास्त. ते मॉडर्न नव्हतं.
हा.
पण तुझ तो तुझ्या भाषावर कधी काम केल्यास. म्हणजे आता बघा म मी आहे मिरजे ची सांगलीची आमच कस होत्या, नव्हत्या. मी आलतो, मी गेलतो, असं नॉर्मल जिथ आम्ही राहतो तिथं असं बोलतात. पण तुझी. तुझी भाषा प्रॉपर पुण्यात टाईपचे प्रॉपर अशी आणि तुझ्या घरात. पुष्कळजणांचं पण मी ऐकलं तर त्यांची पण नॉर्मल म्हणजे आ मी जशी बोलते तशीच आहे.
हा.
सुप्रियाची पण हाय क्लास आहे, त्यांच्या घरातल्याची पण नॉर्मल आहे, सुप्रिया मग मला क नाही कधी वर्क केला भाषेवर म्हणजे कसं माह का आपण प्रिटेन करू शकतो.
हम्म.
कि हा तू एक दिवस करू शकते, दोन दिवस करू शकतेस, एक महिना करश, दोन महिन वर्ष वर्ष तू कसं प्रेटेंड करू शकतेस ना मग तूू कधी सुधारलीस तुझी भाषा असं.
तुला खरं सांगू म्हणजे माझ्या आयुष्यात ना एक एकच माझ्या अ म्हणजे, तुला लिटरली सांगते जिथं मी पहिल्यांदा पहिलीच्या शाळेत गेलेले ना. तिथं डोक्याला डोसकं असं म्हणायचो आम्ही मी पण म्हणायच बर का, आणि हे अशा शाळा. ही शाळा कुठे होती जी ग्रामीणही नाही आणि शहरही नाही. अशा एक मीडियम अ वस्तीतली ही शाळा होती.
हा.
ज्यावेळी मी ती पहिलीचा वर्ग परत माझा सुटला नाही नाही सॉरी पहिली चा वर्ग झाला आणि दुसरीपसून मी माझ्या. आजोबांच्या गावी राहायला गेलो आम्ही म्हणजे पप्पांच्या मूळच्या गावी.
अच्छा!
आणि तिथं ना ज्या आमच्या शिक्षिक होत्या ना त्या. जैन होत्या, त्यामुळे त्यांची शुद्धता एवढी होती बोलण्यात आणि त्यामुळं. आणि मराठी शाळेत कसं असतं माहितीे दोन किंवा तीन शिक्षक असतात आणि त्यांच्या अंडर पूर्ण वर्ग असतात चार पाच.
हो, हो.
हे जिल्हा परिषदची खासियत आहे बरं का, तर तिथं जे शिक्षक होते ना. म्हणजे एक दोन शिक्षक होते जे अक्षरशः मावासुद्धा खाऊन यायचे शाळेत ते ते चगळत चगळंत चगळंत त्यांच्या ओठावर अस, ते रेड कलरच दिसायच आणि एक दोन शिक्षक असे होते. की असं वाटायचं की एक देव असाच असेल काय असं वाटायचं. तर मी ज्यावेळी त्या शाळेत गेले ना त्यावेळी मला कळलं. कि डोसक हा शब्द नसतोय तर त्याला डोकं म्हणायचं असते तर मी. काय डोसक्याला लागलंय, असं म्हणलेल तर माझी एक मैत्रिणी मला सांगितली की डोसक.
हम!
असं म्हणाच नाही खूप गाऊंडळ वाटतंय तू डोकं म्हण तर मला प्रश्न पडला. मी ज्या शाळेत शिकत होती ती ह्याच्यापेक्षा मॉडर्न होती तर तिथं मला कोणी शिकवलं नाही.
ह, ह, ह!
पण हे मला ह्या शाळेत शिकायला मिळाल म्हणजे ही शाळा किती भारी आहे. तर तेव्हा पासून लक्षात की आपण जर गावंढळ बोललो तर आपल्याला ग्रुप आऊट करणार हे लोक त्यामुळे आपल्याला शुद्ध बोलायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी पाचवी नंतर ज्या शाळेत आणि अ मी चौथी पर्यंत जिथ शिकले ना ते स्कॉलरशिप किंवा वाक्यप्रचारबद दल एक शब्द म्हणी, सुविचार, हे भरपूर समानार्थी, विरुद्धचे शब्द तर मॅडम इतकं घ्यायचं ना जसं की यम म्हणायचं नाही एम म्हणायचं. एम ए एन. मॅन असं नाही एम ए एन मॅन असं त्या मॅडमने आम्हाला शिकवलाय अन् त्याच्यानंतर मी पाच हा मग मी पाचवीला ज्यावेळी ज्या शाळेत आली ना ती ह्या म्हणजे मो ठ्या एका शहरातली नामांकित शाळा मग तिथं गेल्यानंतर समजलं की. तिथं तर मोठा वर्ग हा ब्राह्मण जैन अं असाच वर्ग होता मग त्या आजूबाजूच्या सग ळ्या फ्रेंड सर्कल पण अतिशय शु शुद्ध द्ध म्हणजे ज्यावेळी मी पाचवीला आले ना त्यावेळी मला असं वाटेल की माझी भाषा काहीच नाही. पहिल्या दोन तीन महिने मला इतके वाईट वाटायचं की हे किती छा छान बोलतायत मी यांच्यासारखं बोलू शकत नाहीये हे किती छान खेळतयत मी यांच्यासारखं खेळू शकत नाहीे ये. पण नंतर मग माझं मी ठरवले की. मी असंच जर विचार करत बसल तर मी न्यनगंडात जाणार मी मागच राहणार.
होय.
पण नंत हा मग मग नंतर हळू-हळू क्लिक व्हायला लागलं मग पप्पा आमच्या पप्पांचं मत हे. की तू सगळ्यांशी मैत्री कर. कोण कसं बोलतय कोण कसं उडतंय बघायचं आपलं ज्याच पटतंय त्याच्याशी कंटिन्यू कर मैत्री. ज्याच्याशी पटत नाही त्याच्याशी भांडायचं नाहीये पण तुला नक य तर लांब राहायचं मग. ते एवढा मोठा चांगला वर्ग एवढे सुशिक्ष
ते मला इतकं म्हणजे मी त्या सगळ्या शाळेच्या प्रेमातच की आपली शाळा किती छान आहे. आणि शाळेत ना जे वेगवेगळे कार्यक्रम जसं की अं व वर्गगीताच्या स्पर्धा असायच्या लोकनृत्याच्या स्पर्धा असायच्या.
हा.
त्यामुळे पण बरीच गोष्टी आणि बरीच माहिती मिळाली. इव्हन शाळेत प्रत्येक म्हणजे दोन महिन्यात एकदा कोणतरी चीफ गेस्ट ते यायचे आणि ते खूप छान असं संभाषण द्यायचंय. त्यांच्यामुळे खूप मोटिवेशन मिळायचं. आणि मी कधीही माझ्या भाषेकडे लक्ष दिलं नाही माझी भाषा. भाषा सुधारावी म्हणून फक्त आजूबाजूला असलेल्या सर्कलमध्ये मी कंटिन्यू केलंय पण मी स्पेशल कि भाषा सुधरायला पाहिजे मग ह्याच्यावर वेळ घालवला असं काही नाही झालं. फक्त ते कालांतराण होत गेलं सगळ्यांसोबत. येऊन मला बरेच जण म्हणतात बरेच जण कि तुमचं बोलणं असं म्हणजे तुम्ही तुम्ही ब्राह्मण आहे काय असं. मला मुलींनी विचारले सुद्धा माझ्या ज्यनियर डिग्रीच्या वगैरे मुलींनी नाही म्हटलं मी ब्राह्मण वगैरे काही नाही तर दिदी तुझी भाषा छान आहे तू बोलतीस छान. म्हणजे तुला ते अ चढउतार जमतोय किंवा तुला शुद्ध न बी हे जमतेय हे कस जमतय. तस काही नसतं आपण ज्या लोकांमध्ये राहतो तसं आणि एक्च्युली भाषा कुणाची गावंढळ नसती बरं का म्हणजे माझं असं मत होतं. की भाषा गावंढळ पण असतात किशी कसलं गांंवढळ बोलाले हे पण हे माझं मत. कधी बदल जेव्हा एका शिक्षकाचा मी मराठी व्या करण्याचं लेक्चर ऐकलं होतं माझ्या एका एक्झाम साठी.
हा.
त्यात त्यांनी असं सांगितलं होत की भाषा कधीही गावंढळ नसती. प्रत्येक प्रांतानुसार काही शब्द वरखाली होत असतात उच्चार. फक्त भाषा कधीही गाऊंडळ नसते त्याला आपण बनवतोय. भाषा कधी गावंढळ असू शकत नाही. मला त्यांच इतकं आवडलेलं की आपली भाषा एवढी महान आहे कि ती गावंढळ कधीही असू शकत नाही. ह तेव्हा पण म मी ठरवले की भाषा कधीही गावंढळ नसती फक्त आपण त्याला बोलणारेच असे ब बनवतय, आणि ते पण काही चुकीच नसते. लहानपणापासन तू जिथं वाढल्यास, तू त्याच ऍक्सेंट मध्ये बोलणार ग.
होय.
हा मग ती तुझी भाषा गावंढळ नाहीये. फक्त तुझी भाषा माझ्या माझ्या उच्चारापेक्षा वेगळे उच्चार जाते एवढंच.
हो पण अर्थ सेमच असतय. भावना
सेमच अर्थ, हो. शब्द सेमच आहेत. फक्त जरा उच्चार खालीवर होत तो तेवढाच फरक. अदरवाईज आपली भाषा एक नंबर आहे.
होय
आणि ते म्हणतात ना माय मराठी लिटलरी यार, मला असं वाटत ते माय मराठी. असं वाटते की मराठी भाषा जगातली सगळ्यात सुंदर, प्युअर आणि सगळ्यात नविन्य अशी भाषा आहे. या भाषेवर आतोनात ह्या भाषेत प्रेम असं असं, तुंबून भरलंय असं वाटते मला.
ते महाराष्ट्र हास्य जत्रामध्ये तर, एक कॅरेक्टर आहे तो तर एवढं भारी बोलतो ना हिंदी
हम्म
अरे भारी बोलतो. म्हणजे असं काय कळत नाही पण भारी वाटतं ऐकायला.
हम्म.
काय चानाक्ष चुष्क असलं काय काय काय काय बडबडत असतो.
अ माझी पण परवा एक मैत्रीण आलेली ती मध्नच मला म्हणाली की तू मध्नच काहीतर अस एक प्युअर मराठी बोलतीस ना तू ते मला समजत नाही, त्या गोष्टीव मला हासायला पण खूप आला आणि आनंदही खूप झाला.
अगं हे तर काहीच नाही मी डिग्री ला असताना ना सहलीला गेलेले गोव्याला, आणि तिथे आम्ही ते चर्च बघितले आणि ते उंच चर्च खूप सुंदर नागक्षिका वगैरे बघून मी काय म्हटलं वाव काय प्रशस्त आहे हे सगळं. तर एक मैत्रिणी माझ्याजवळ आले ती मला म्हणाली तू आता काय तर बोललीस. मी म्हणलं काय बोलले तर हे सगळं कसं आहे? मी म्हणलं प्रशस्त सुंदर आहे किती प्रखर प्रकाश येतोय. तर ती म्हणाली ती प्रशस्त म्हणलीस त्याचा अर्थ काय हाय. तर मी डोक्याला हात लावले ओ माय गॉड मुलीला प्रशस्त म्हणजे माहित नाही. मग मी तिला सांगितले प्रशस्तचा अर्थ, तर ती म्हणाली एवढे मराठी एवढे जड शब्द आणतीस कुठून. मी म्हणलं काहीच नाही मला मराठी भाषेच शून्य सु त ज्ञान नाही आहे. मराठी भाषेचं खूप सुंदर ज्ञान असणारे खूप सुंदर लेखक वगैरे आहेत. तुम्ही जरा मराठी पुस्तक पुस्तक वाचा म्हणजे होईल म्हणलं मराठी तुमचं पण चांगलं.
म्हणजे बघ च परवा तुझी म्हणजे मैत्रिण आलती ती तुला विचारलेली मध्ये मध्ये हे होते. ती जरा हु शार आहे त्या मुली ही पेक्षा. हाय ना?
हो हो हो हो ती हुशार आहे ती. ती एवढी हुशार आणि इतकी सुंदर आहे आणि इतकी छान आहे ना ती म मैत्रीण माझी. तिचं नाव ना आता राहुदे नाव कशाला सांगायचं पण ती छान आहे आणि तिची आई तर तिच्या्याहून ही छान आहे.
ह
त्यांच्या आईला बघितलं ना मला असं छान असं मिठी मारावं असं वाटतंय, कसल्या भारी काकू आहेत असं. भारी वाटते एकदम म्हणजे मला असं हक्काचं घर वाटतंय माझ्या आई बाबा नंतर जे हक्काचं घर म्हणतो ना आपण ते मला का कोणा स्टाऊक आय डोंट नो का पण मी त्याच्या घरी एक दिवस राहिलोय किंवा असं काही नाही आम्ही गेलो तर जास्त एक दोन तास तिच्या घरी मी थांबते पण तरी पण ते खूप घर आवडते खूप म्हणजे खूप ते
हम् तिला ऐकून हे खूप छान वाटेल
हो हो पण ना म्हणजे मला अस वाटते माझी ए कधी बहीण असेल ना तर ती नक्की तिच्यासारखी असली असती म्हणजे स्खी